हॅलो- हॅलो काय करताय हॅलो
काय नाही आवराय'--' त- ता चालू आहे घरातली कामे
हा हा स्वयपाक झाला
- आवरलं
हा हा
तुमचं
आमचं पण -झालंय कपडे वगैरे आहेत अजून बाकी
हा हा काय म्हणतय आवरलं सगळं जेवण
जेवण झालं
हा हा शाळा चालू झाली की नाही मुलांची
शाळा नाही अजून पंधरा तारखेपासून हुनार हाय
हा सुट्टी संपली
सुट्टी संपली उन्हाळी सुट्टी संपली तुमचे कुठे गेला होता की नाही फिरायला
हो मी गेलो होतो कालच गेलो होतो
हा हा हा कुठे गेला होता
इथं कोल्हापूर ज्योतिबा दर्शन अंबाबाई आणि पन्नाळा आपला हा होय ते आम्ही दरवर्षी जातो जोतिबाला
हा हा दरवर्षी जाताय
ह त्या नैवेद्य असते ना जोतिबा चा त्यामुळ जातो आम्ही दरवर्षी
हा हा तुम्ही तिकडचेच हाय वाटतय
हा म्हणजे आमच कुलदैव- दैवत ज्योतिबाचआहे ना त्यामुळे जावं लागतं दरवर्षी
हा- हा- हा बरंय वर्षातून एकदा तरी जायला होतय
होय मग ते पन्नाळा वगैरे शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्ला
सहा वर्षांन गेलं होतो
हा हा नाही छान आहे किल्ला वगैरे तिकड वातावरण जोतेिबा डोंगरावरचं वात '--'
हा- हा- हा पण ना पण '--' बघायला गेला होता काय
हा पन्नाळा पण गेलेलो तिथ पण छान हाय तेच कि बाजी प्रभू देश प पावन खिंडी मध्ये हे केले ते '--' हा त्यांचा एक पुतळा आहे तिथं हा छान आहे पुत्र ते त्यांच्या ह्याच म्हणजे त्यांनी जे शौर्य दाखवलं त्याच्या विषयी म्हणजे कृतज्ञता म्हणून ते तिथं त्यांनी हे केलं उभ म्हणजे पुतळा उभा केला त्यांचा हम्म. नाही पावल किन तिथून पुड येते विशाळगड आणि ते पननाळगडाच्या ते मध्ये हा म ते थोडं पुढं जावं लागत त्याला वेगळा रूट आहे. तो
आम्ही बघितलं होतो म्हणजे कधी आम्ही शाळेत असतो. सण आमची सहल गेलेली तिकड पावनखिंड बघायला म्हणजे पन्ना यायला गेलेल पन्नास विशालगढ
हा हा हा ते आंबाघाट तिकड ते त्या भागात न जावं लागते जरा पुढे जावं लागत. बी
हा हा हा
ह मग तिथ भरपूर येयल म्हणजे हची गरम पाण्याची विहीर
अ तिकड हेला
हा आणि हे हे पण आहे काय. पावनगड म्हणून आहे. म्हणजे तो गनिमी कावा शिवाजी मला तशी गनिमी कावाय ना हे करायच शत्रूला म्हण तेे पावन ग गड म्हणजे किल्ला नाहीे पण ते आभासी किल्ला असं का म्हणजे दिस अस स द
दिसत नाही.
ते्र लांब येतव
हा हा
हा मग तिथं धान्याची खट अंबरखाना म्हून आहेत तीन अंबरखाना आहेत गंगा यमुना आणि सरस्वती न मोठा जे अंबरखाना आहे नाठ
हा हम्म धान्य धान्याचा कोठात
धान्य खोटे मग त्याला अंबरखाना म्हणतात. ्या हत्तीच्या या्याच्यासारख्या दिसतय ना अंबारी सारखं
हा हा.
म्हण त्याला अंबरखाना म्हण. मग ते पहिली मो ते त गंगा
गंगा सिंधू आणि सरस्वती गंगा आंबरखाना हंदू आंबरखाना हा हा.
मोठं बाग पण आहे गार्डन मोठं हा.
मग छान आहे की बघायला जाय पाहिजे सच्या कुटीमध्ये काय आहे ते
अ तिथेच कि ते शत्रूवर वगैरे नियंत्रण ठेवण्यासाठी वगैरे असं ह आहे तिला हम्म आणि खाली खोल विहीर आहे म्हणजे ते अंदरही ख
अंधार विर आहे म्हणजे पायऱ्या पायऱ्या असतील आतमध्ये खाली
कायतरी हेटा ना ते भहिरीतून इकड भवानी मंडप. कोण एक है शाहू महाराजांचं म्हणजे तिथं तुळजाभवानीच ह आहे मंदिर
मंदिर हाय हा हा.
ते हे करतात तिथं तिथं त्या जागेतून तिकड हे येते काय पण वस्तू टाकली ना आपण
म्हणजे त्या अंधारे विहिरीत टाकलं की ते हा हा.
ते येत होतं.
भवानी मंडपात
हा.
म्हणजे एवढ्या लांबून टाकलेलं तिथं येतय ते भवाने म्हणजे त्या अंधऱ्या विहिरीतून फेकायचं हा हा.
हम्म.
बरोबर.
नाही भरपूर इतिहास कस आपण बघायला पाहिजे इतिहास शिवाजी म किल्ले वगैरे त्यांनी जे हे केले ना ते खूप हे आहेत. ते सगळं फिरलं पाहिजे आपण.
त्यांची कल्पना कल्पना तीच तशी म्हणजे किती?
हो आणि इतकं ते भव्य उभारलंत ना हे म्हणजे तर नेमक. हो जे राजा म्हणून होता त्यांनी बांधलेला आहे ते
अ कुठ अ ते त्यांच्या नंतर काय शिवाजी महाराजांच्या नंतर शिवाजी महाराजां च्या नंतर
आधी आधी खूप आधी
जय शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळात
हा आधीच्या मग ते त्यांनी मग ते आदिल शहा वगैरे त्यांनी ते हे केलंय
ताबीज केलेलं मग ते यांनी जिंकून घेतलं राजांनी
जिंकून हा त्यानंतर मग ते तिथं हे शिवाजी म कोल्हापूरची राजधानी म्हणतात ते पन्हाळा गड
पन्हाळा गड
हा हा होय आशी बाबांच्या रप हॅलो मी नाही कराय आई फोन वर बोलायल्या हॅलो
हा
हा मग तेच छान वाटलं काल गेलो सगळी होती फॅमिली पण
हा हा मग फॅमिली सोबत भारी वाटतेय आणि मुलांना पण अ इतिहास कळतोय ना सांगितल्यावर असं फिरायला नाही पाहिजे मुलांना दा खवायला
हा तेच की त्याशिवाय इतिहास पण कळणार नाही त्यांना जे नुसतेच छत्रपती शिवाजी महाराज म्हणण्यापेक्षा त्यांनी किती काय मिळवलं त्यांनी काय काय त्यासाठी केलं हा त्याने स्वराज्या
पोरांची कशी विचार क्षमता पण वाढते त्या म्हणजे मुलांची विचार क्षमता पण वाढते म्हणजे हे कस केलं असेल म्हणजे कुठल्या टेक्नॉलॉजी होती काय होत
पाहिलं पाहिजे ना ते आधी मग मुलाना पण इंटरेस्ट येईल छान आहेत तीन दरवाजे े हे आहे तिथं म्हणजे पूर्व प पश्चिम आणि उत्तरे कोणा अस तीन दरवाजे आले आहेत तस
पश्चिम आणि उत्तर दिशाला
असे म मिळून ते तीन दरवाजा.
मग तिथं मानवी वस्ती हाय की फक असं रिकामं आहे.
नाही मनावी वस्ती कडेन आहे बाजूनं. पण तिथं आता जास्त करून म्हणजे एवढ हे नाही जास्त बाग वगैरे असंच. पर्यटन स्थळच आहे जास्त हम् पन्हाळा गाव आहे ना तिथं मानवी वस्ती आहे, पण एक गडावर तिथं नाहीय. ह आ
पन्हाळा गाव पण आहे.
हो आहे की कोल्हापूर त अ जिल्ह्यात आहे ते पन्हाळा.
हा हा मला वाटलं फक्त पन्हाळागड आहे. पन्हाळागड.
नाही ते पन्हाळा त्याच्या गावावरून गडावरून गावाच नाव पडलं असेल किंवा, ते गावावरून गडाला नाव पडलं असं काही असेल त्या वेळचा पण छान आहे बघायला वगैरे सगळं ऐतिहास ज्योतिबा मंदि दिर अंबाबाई मंदिर ते पण छान आहे क आ
दख्खनचा राजा म्हणतात ना जो
हा हो हे पण म्हणतात वाडी रत्नागिरी. दख्खनचा राजा हम्म वाडी रत्नागिरी पण बोलतात. तेच की असं बघितल्याशिवाय पण आपल्याला कळणार नाही ना. कुठं काय आहे?
होयच फिरायला पाहिजे मुलांना सुट्टी असते तेव्हा घेऊन जायला पाहिजे दाखवायला पाहिजे काय काय तरी
आहे की आपण ते बघता बघता आपलं आयुष्य जाईल.
हम्म
पण ते आप इतर लोक कशी बाहेरच्या देशात जा हे जा पण आधी आपला भारत दे तर फिरला पाहिजे ना लोकांनी.
हो आपला भारत आधी समजायला पाहिजे मग दुसऱ्या दे
हा कारण कसं आता बाहेरची लोकं येतात आपल्या इथं.
संस्कृतीचा वारसा आपल्याला लाभलेला आहे आध
हो ती संस्कृती जपायला पाहिजे बघायला पाहिजे.
हा कसं आता आपलं बारा महिने आपलं सण उत्सव सगळे चालूच असतात.
होय आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगितलं तर ते त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतील.
हा तेच ना ते आपणच वारसा पुढं नेला पाहिजे हा एका पिढी कडून दुसर पिढीडे तर आपणच ते संक्रमित करायला पाहिजे म्हणजे एकमेकाच्या हेन आपण केली तर आपली मुलं करत तन ते त्या मुलाने केलं तर
त्यांची मुलं करतील होय करायला लागते तर ते पुढच्या पिढीपर्यंत म्हणजे कायम-
कायम टिकून राहील ना ती संस्कृती आपली आणि शिवाजी महाराजांनी काय केलं कुठले किल्ले जिंकले काय त्यासाठी काय केलं. त्यांनी असं मुलांना पण सांगतायेत.
अ तेच कि आपण तर नस सांगीतल्याशिवाय ते कळत नाही.
हा आपल्या कसं भारत देशाला ऐतिहासिक वारसा पण आहे संस्कृती भौगोलिक